हां बोला.
हा जर दोघो कॉल झाले ना तर दोघं करून घेऊ आपण..
हा चालेल चालेल.
हो हो हो ते कस खाली गेले की. इथे एजेम समोर बोलता नाही येत ना, म हे वरती तेच करत होते असं होतंय.
हा नाही, अ एक एक होऊन जाऊ देत, म्हणजे कस तुम्ही पण नंतर घरी गेल्यावर पूर्ण करून टाकू. मला पण अस कस, सोमवार पासून आणि कंटिन्यू सगळं सुरू होणार परत नाही वेळ भेटणार असं जास्त मला. हम्म बोला.
हॅलो, हा बोला की
हा हा हा, म आता कसं हॉस्टेलमध्ये कि कॉलेजमध्ये
नाही नाही आता कस, मी आता रूम मध्ये आहे.
अच्छा.
हा जे हॉस्टेलमध्येच हाय.
हम् हम्.
हम्म.
हा म्हणजे रूम वरच, रूम आहे ना तुमची.
हम् मग आता म्हटलं, कॉल त्रीत हाय, कॉल करून तर घेऊया म्हटलं आवरूया लवकर. जेवण अजून हुं आज इथ आमच्या खाली पण, कार्यक्रम आहे ना, त्या आषाढ एकादशीचा.
हो.
हम्म खाली आमच्या इथं मंदिर हाय. मम्मी आमची
हां
असेल एक तीस, नाही पस्तीस. पस्तीस क्रॉस असेल एवढं नाही माहीत, माझ्या मम्मीचं पण लहान वयातच लग्न झालेलं सात ते झाल्यानंतरच, माझं ट्वेंटी वन हाय.
ट्वेंटी वन का, मग तुमची आई असेल फोर्टीपर्यंत असेल.
हा फोर्टी पर्यंत असेल, म्हणजे कसं, माझ्या मम्मीच सात वी झाल्यानंतरच लग्न झालेलं हाय लगीच.
ह ओके ओ
हम्म, त्यावेळी कस परिस्थितीच नव्हती. मम्मीला पण आमच्या चार बहिणी आहेत, त्याच्यानंतर एक भाऊ. पाच जण होतो आम्ही आणि त्यावेळी काय एवढी परिस्थिती पण नव्हती, मम्मीच माहेर इकडंच, हा कर्नाटक मध्ये.
अच्छा, ओके.
हा, निपानी म्हणून गाव हाय, माहित असेल तुम्हाला ऐकून.
ह ह ह, आणि कोल्हापुर हे वडिलांचं गाव.
नाही नाही, माझं गाव गावी मी इथं शिकायलाय कोल्हापूरला.
नाही मग, वडिलांचं कोणतं मग?
आमचं गाव गारगोटी.
म्हणजे ते कोणत्या जिल्ह्यात येतं?
जिल्हा आमचा कोल्हापूरच येतो पण आम्ही गारगोटच्या प्रॉप तिकडा राहतो प्रॉपर आणि मी शिकायला फक्त इथे ते कोल्हापूरमध्ये मग माझी दिदी पण इथंच असते कोल्हापूरमध्ये म्हणजे थोडं लांब आहे माझ्यापासून, मग ते रोज नाही येऊन जाऊऊ शत तिथू, न बसचा प्रॉब्लेम होऊ शकतो क कॉलेजच्या जवळच आहे इथं रूम ते
नाही मग तसंच करावं लागतं ऑप्शन नसताना.
नाही आमची काकी तेन सगळे राहायला इकडे असतात, इचलकरंजी मध्ये.
हम्म हम्म हम्म, सगळे नातेवाईक
हो, काकु म्हणजे माझी चुलती तेनसगळे राहायला इकडे इचलकरंजीमध्ये असतात. बाकीची सगळी, हा भरपूर हायत. अशे लांब लांबच हाईत सगळे जवळ कोन नाहीयचंय.
हा बापरे!
मग तुम्ही आठवी नवी दाव्ही ला कुठ सेमीलाच होता काय?
हम्च मी नाही हो मराठी मीडियमंच आपलं फक्त आता शिकवायला सेमीला आहे. सीबीएसईवर पण काम केलेलं आहे तसं काही नाही आ माझं असं. म सगळे्या शाळेत ट्राय केलेल्या आहे.
मग तुम्हाला आधी तरी थोडी तयारी तर करायलाच लागत असेल ना शिकवायला जायच्या आधी.
हो हो हो
घरी थोडी तयारीच करायला लागत असेल की तुम्हाला?
घरी काय म्हणजे प्रिपरेशन का सगळं?
हा प्रिपेरेशन करायलाच लागत अस ना उद्या काय शिकवायचंय त्याच.
नाही एवढं काय करायची गरज नाही, जस् बघितलं पाच मिनट बुक तर मग त्यांना आता एक्सपिरियन्स भरपूर आहे ना पाच सहा वर्षात रयस त्याच्यामुळे टेन्शन नाहीये.
हा एवढ काय वाट
कसलंच टेनशन नाही येत आता का सांगू का आधी ना, आधी पहिली स्कूल माझी सी बी एसईची होती त्याच्यामुळे इतकं ट्रेन झालं आणि त्या एककाच पाच वर्षामध्ये कि ह्या स्कूल काहीच नाही वाटत असं मग तुम्ही इंग्लिशमध्ये शिकवाय नस सांगा तुम्ही हिंदीतून सांगा तुम्ही मराठी कोणताही विषय द्या परफेक्ट आहे काही टेनशन नाही आहे.
येणारच आता शिकवायला, नाही ते एकदा सवय झाले की एकदा सवय झाली की सगळं होऊन जातय व्यवस्थित. हम्म, म्हणजे ते
आप आधी सहावी दिली होती आता सातवीच्या वर्गाला परत सातवीचा वर्ग दिला मला. मग त्यांची पुस्तकं वगैरे आज बघितली ना काही नाही काहीच नाही त्यांच्या पुस्तकांमध्ये असं वाटत तर त्याच्यापेक्षा आपली पुस्तकं खूप खूप होती आता इतका सिलेबस चेंज झालेला आहे ना मॅडम,
हा आपल्याला चौथीला स्कॉलरशिपला तर आमच्या मॅम एवढ्या मार् आम्हाला की मी त्यावेळी पण घेऊन जायच नाही शाळेला.
बुक्सची वीड जरी बघितली ना एवढी एवढी राहायची मोठी मोठी आता इ की बुक्स छोटी पण झाली आहे त्याचे चित्रच मोठे केलेत, उदाहरणं वगैरे तर खूप कमी केलेत.
खूप खूप केलंय.
पोरं सोडवायला पाहिजे इतकी पण नाहीये त्याच्यात उदाहरणं. आपण अक्षरशः सोडून सोडून वैताकायचो ओ आम्हाला शेवटपर्यंत स्वाध्याय सोडवायला सांगायचे, इतके वैताकायचो आम्ही तरी सुद्धा म्हणजे शेवटपर्यंत सोडवायचत सगळी प्रॅक्टिस व्हायची आपली. आता कस
होय आणि मुलांना कस लागलंय मोबाईलचा वेड लागलय. की बाबा हा मोबाईलवरच माझं सगं आपल्या काळात कुंठ होते. आमच्या घराततुम्हाला सांगतो. मी दहावी गेल्यानंतर तर आमच्या घरात एक स्क्रीन टचचा मोबाईल पहिल्यांदा घेतलेला. कधी मी दाहावीला गेल्यानंतर. म्हणजे आता लागणारच ना. कधी तरी.
मोबाईलच वेड आहे म्हणून नाही. असं नाही. ते पुस्तकांमध्ये पण काहीच नाहीये सोडवायला. मी तुम्हाला तेच सांगते. पुस्तकांमध्ये असले ना तर मुलं सोडवतात. किंवा टीचरस त्यांना स्वाध्याय घरी वगैरे देतात ना. मला अक्षरशः मी आता सहावी वर्षाप शिकवलं ना. एक्स्ट्राची उदाहरण त्यांना मी स्वत. ता बनवून दिलीत.
मग याला ऑप्शनचे. त्यांना थोडंफार
खूप इनिशिल लेवल उदाहर आहेत. सहावी सातवीचा अभ्यासक्रम आपला कसला बेकार होता. तस नाहीयेत आता. एक दोन क्लास खाली येऊनच केलत. म्हणजे आपल्याला जे चौथी पाचवीला होते ना. ते आता सहावी सातवीला मी शिकव ते त्या पोरांना. काहीच
होय काय? आम्हाला कसं करायंचे. तिसरीमध्ये पण आम्हाला सरांनी एकदा होमवर्क दिलेला. म्हणजे ते मिलीग्रॅम किलोग्रॅमच सगळं काढायचं. मग त्याला ते सगळं नवीनच होतं ना आपल्यासाठी. मग थोड्या विद्यार्थ्यांनी आमच्या वर्गातल्या अभ्यास केला नव्हता. म्हणजे बऱ्यापैकी सगळ्यांणीच केला नव्हता. आणि मला पण काही नवता. आणि मी असंच वही काढून बसलेलो. काहीतरी लिवूया तर म्हणून नाही तर उद्या काय म्हणजे पनिशमेंट देईल. मारायच तर किती. भर भरपूर मारायचे त. मेन म्हणजे माझे पहिल्यापासून मॉत स कच्चा होता. म्हणजे मला एवढा आवडायचाच नाही तो विषय. पहिलीत पण मी ना खूप मार खाल्लाय म मॅडम जेवढी हुशार आहेस. मग तू एकाच त्या विषयात काय एवढं म्हणजे कमी आहेस. म्हणजे मला आवडाचाच नाही तो विषय. आता बेहरेज करायला मला येत नव्हती दुसरी मध्ये पण. बेहरीज म्हणजे चुकाय ची. हा, काय वेगळं सगळं मग मी तें दादान मला सांगित आमच्या ते मेलीग्रामच. ग्रामच असं.
नाही मॅथस कसं शिकवलं तर होते हो. आपल्याला ते सुरुवातीला नाही जमत. टीचर्स व्यवस्ित शिकवलं पाहिजे तर
आणि तिसरीमध्ये तर आम्हा दुसरीमध्ये कसं होतं आम्हाला प्रत्येक विषयाला वेगवेगळं शिक्षक. त्यामुळे काय समजतच नव्हती. आणि तिसरी मधे शिक शिक्षकांनी सगळ्यांनाच बाहेर काढलेल. तो अभ्यास कोणाला यायला नाही म्हणून. दिवसभर बाहेर काढलेल. चौथीमध्ये तर सकाळी सात ला जायचं. आणि त्या मॅडमदा काय करायच्या आपण दहाला यायच्या. आणि आम्हाला सातला जायला सांगायच्या. पेपर रसोडवायला. खूप मारायच्या. भैयानक.
पेपर आपले तीन तीन तासाचे राहायचे. आताच्या मुलांचे एक दोन दोन तासाचे पेपर आहेत. आपले शंभर मार्काचे राहायचे ना. आता वीस वीस. आणि हो. आणि समाईचे पेपर तुम्हाला माहितीय का? आता पन्नास ते साठ मार्काचे आहेत फक्त.
होय होय. आपल्या वेळेला ऐंशी
ऐंशी मार्क म्हणजे तो दोन ते तीन पानांचा पेपर राहायचा. तीन तास अक्षरशः घाम गळायचा आपला.
भीती! मला कधी भीती वाटायची? ज्या वेळेला आठवीला पहिल्यांदाच गेल्यानंतर ते आम्हाला पेजेस टाईप होतं ना. म्हणजे डायरेक्ट पेपरवरती लिहायचं. त्यावेळेला भीती वाटायची म्हणजे बाबा काय येतंय काय नाही काय नाही असं वाटायचं. यायला तर पाहिजे ना थोडंफार तरी. त्यावेळेला लई म्हणजे असं कसतरी वाट म्हणजे काय येतय मला बाबा काय नाही असं वाटायचं.
हम् हम् हम्.
हम्म आता काय नाही वाटत. आता पण आम्हाला ऐंशी प पन्.. रा मार्कचा पेपर असतो आता सेम ला. हा मग पस्तीस छत्तीस त्यांना लिहायचे असतात. भरपूर लिहायचं असतं अन् विषय तर एवढं अवघडं अवघडए, काय सांगण्यासारखं नाही. सगळं, हो मऽऽ
आता होईल ना बाई माझऽ
आत्ताच्या विद्यार्थ्यांना थोडंफार बरं पण आहे, आताऽ त्या स्कॉलरशिपच पण तसच केलं, पहिल्यांदा चौथी पाचवीला केली.
हम् नाही आहे ना आता आता सातवीला आहे मॅडम तेच सातवीचा. क्लास दिल्याना तर स्कॉलरशिपचाच ए सेमीचा क्लास ए.. म्हणलं ठीक ए बघू तेवढंच आपला पण अभ्यास होतो. हा हा हा.
मग त्याच्यानंतर आता परत असं केलंय चौथीला आणिऽ आता परत सातवीला केलीये, होती तशीच केलीय स्कॉलरशिप.
हो हो हो, जशी होती ना आधी, तशीच केली, ते एक दोनच वर्षासाठी केली, कशाला केली काय माहित.
काय माहीत उगच, ते नाही आणि ते केलं ते पण बरं झालं, म्हणजे चौथी आणि सातवी.
चौथी आणि सातवीच ठीक आहे पहिलेपासून, अगोदरही त्याचीच होती बघा आपऽ पण लहान होतो तेव्हा, आणि आता ही सेम ते, तेच बरोबर आहे ऍक्च्युली. म्हणून त्यांनी परत ते रिवाईज केले की, नाहीं बाबा चौथी आणि सातवीच ठेवा. नाहीतर पाचवी आणि आठवी केली होती ना आधी.
हम, म्हणजे ते कसं होतय सांगायला म्हणजे, पाच सातवी नंतर मुलं दुसऱ्या शाळेमध्ये जातऽ तात, कुठं कसं शिकवतात काय माहीत? शिक्षकांना पण एवढं काही कळत नाही, की बाबा कुठला विद्यार्थ एवढा हुशार आहे, काय,
त्याच्यामुळे केली का.
तेच बरोबर आहे, असंऽ
अऽऽ बरोबर आहे. पाऊस तर इकडे काय चालतो, चालतोच नुसता. हं हा, इकडे ऊनच नसते ओ,, थोडं मध्ये मध्ये पडते, मध्ये मध्ये चालते.
म्हणजे पावसाळ्यानंतर तरी असणार ना भरपूर ऊन
पावसाळा आता बघा, जुलै महिना तसाच जातो, ऑगस्ट पण बऱ्यापैकी तसाच जातो. मग मध्ये मध्ये ऊन पडायला लागते, मग सप्टेंबर मध्ये ऊन पाऊस, ऊन पाऊस असतो.
सप्टेंबरमध्ये ऊन असतंय काय?
हो, आता सध्या जुलैचा पूर्ण महिना, नुसता पाऊस पाऊसच पडणार, ऊन कधी तरी पडणार चार पाच दिवसातऽ तून एकदा आसं.
हां हां हां.
ऊन नाही पडत इकडे. ना नासतेच, बिलकुल नाही, नुसता पाऊस पाऊसच असतो.
कप हा अवघड पाहिजे सोडा थोडंफार तर रे
हा, ते इकडे गावाकडे कसं असतं. आमच्याकडे पण, पाऊस पडतो. लगेच ऊन पडतं. आणि तापतं ना तिकडे. उन्हाळचं पन किती ऊन असतं. सतेचाळीस- अठ्ठेचाळीस डिग्री टेम्पेचर
लई, भरपूर इकडे
भरपूर असत. तुमच्याकडे आणि आमच्याकडे पण, वरती. आम्ही खानदेशचे ना.
हा, हा, हा.
अन सेमच तसंच. त्याच्यामुळे आ तिकडे ऊन- पाऊस असतो. इकडे तसं नसतं. ऑलरेडी थंडावा असतो. ऊन पण थोडं